हाय.
हा येतोय बोला.
कटच झाला अचानक आणि तो रेकॉर्डच नाही झाला कॉल
टाइम संपला होता ना.
टाइम संपला पण ते रेकॉर्डच नाही झाला ना कॉल
नाही झाला.
कॉल रेकॉर्ड नाही झाला अचानकच बंद झालेय ते
असं नाही व्हायला पाहिजे पण बराच वेळ बोललो आपण
हा ना तेच म्हणते मी आता मगाशी पाहिलं तेव्हा असं सहा वाजून किती तरी सेकंद सांगत होत आणि नंतरन परत बघितलं नाही अन ते अचानकच कट झाल
हम्म नाही अकरा, अकरा सेकंद काहीतरी वर झालं होत आहो मी बघितलं होतं ना हो
सेव्ह व्हायला पाहिजे होत आत्ता नाही, नाही आता पाहिलं तुमचा कॉलच म्हणजे ते नंबरच नाही आला त्याच्यावर
हा आ
हम्म नंबरच नाही आला त्याच्यावर झिरो सेकंद पण नाही सांगू राहिल अस झालं
अरे बापरे!
हा काय झालं काय माहिती अचानक एवढं चांगलं बोलुन
तेच ना काय वेळेला होतओ असं काय
नाही आणि ते काय झालय आता भरपूर कॉल्स अस झिरो सेकंदावर गेलेले त्यामुळे भीती वाटती ते टास्क पूर्ण होणार नाही ना
बरोबर हो
हम्म
ते आपण निस्त नंबर जरी डाईल केला तरी तो जातोय झिरो सेकंदावर न कॉल करता
हो ते होत माझं पण तस झालं एक दोन कॉल झाले तसे झिरो सेकंदावर गेलेत हम्म ते नकोय व्हायला आपल्याला ते आपण ते काळजी करतो पण ते होतच ये
होतच ये ते एक जण मला म्हणत होती पण ते म्हणजे म्हणत होते की जस एक कॉल झालं की सबमिट करायचं, एक कॉल झालं की सबमिट करायचं पण तसं कसं करायचं कारण पाच, पाच कॉलचं आहे ना
हो, हो
पाच कॉल झाल्यानंतर सबमिट करायचं येतं
बरोबर हो
बाकी कोण आहे फॅमिलीमध्ये तुमच्या अजून
आता आम्ही तसे आमची पण फॅमिली तिघ जणं आहे आम्ही तीन जावा आहे आम्ही तिघी पण मुंबई मध्ये रूम छोट्या अस तात ना ओ मग एकत्र कुटुंब नाही राहू शकत मग थोडं वेगवेगळं राहतोय कार्य सनवर सण असले ना मग एकत्र येतात सगळे
अच्छा
आता गौरी गणपती आला गौरी गणपतीला तीघ त्या दोघी पण येतील इथं मोठी मी म्हंटल्यावर माझ्याकडेच सगळं आहे ना
अच्छा
मग गौरी गणपती नवरात्र वगैरे सगळं इथंच असतं मग येतात दोघी पण मुलं
ते बर वाटतं मग ते सगळ्या फॅमिली सोबत मग करायला
हो मग सगळेजण तेवढेच दहा दिवस गणपतीचे दहा कसे जातात कळत नाही ना हो मग
तिकडे पण जात असतिल मग लालबागच्या राजाला.
नाही आम्हाला नाही जा घरात गणपती असतो ना हो मग नाही जाणं होत आम्हाला.
म्हणजेअसं एक दिवस पण नाही जात बघायला.
नाही जात बघायला आम्हाला हो घरच कोणा ना कोणी येत राहत रोज त्याच्यामुळे कुठं जाणच होत नाही आम्हाला.
अ हे माझे मिस्टर जर. येतात कधीतरी म्हणजे असं त्यांना पण गणपतीची खूप आवड आहे ना. तर ते कधी जातात मुंबईला मग गणपतीच्या वेळेस दर्शनासाठी.
हा हा.
हम्म.
भरपूर गर्दी असते त्यावेेळेस पण उभं राहायला पण जागा नसते त्यावेेळेस. त्याच्यामुळे आम्ही जातच नाही टीव्ही वर बघायचं आपलं.
हम्म हम् ह्याला मग पंढर. पंढरपुरला वारीला पण नसते जात मग.
वारीला आता माझ माहेरच तिकडच आहे त्याच्यामुळे आम्ही मध्ये आधी जाऊन दर्शन घेऊन येतो.
घ्या तुम्ही पण तिथलेच.
हो.
अच्छा, तुम्ही कुठे तिथ.
पंढरपूर जवळ टेंबूरणी म्हणुन गाव आहे ना, तिथे राहते. पंढरपूर मध्ये माऊशी. शी हे माझी मावशी होती. आता मावशीची मुलगी पण तिथच आहे, मंदिराच्या जवळ. मावशीची मुलगी हम्म.
कारण माझी बहीण पण तिथ तिथलीच आहे ना, पंढरपूरची म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे.
हा.
सासरी तिचं तिथल हो.
हम्म.
ती पण तिथेच चकल्या ली. तिच्या तिथच होती पहिले, पण आता गेली, आता दुसरीकडे असते.
हा, हा.
हम.
त्याच्यामुळे म वारीला असं वारीच्या ह्याच्यात जात नाही, कारण बहीण सांगते वारीच्याच्यात यायचं नाही. पाऊस पण असतो, गर्दी भरपूर असते, दर्शन होत नाही.
माझी बहीणच स्वतः मग ते जेव्हा आषढी वारी असते ना, तेव्हा मग मुलांना घेऊन आठ, दहा दिवस इकडे येते मग. पुण्याला.
हो, मग तसच करावं लागतं. माझी बहीण पण तशीच करते, इकड मामाच्या इकडे येऊन थांबते. आईकडे, येवुन मावशीकडे थांबते. हह.
खूप गर्दी असते, आहो उभे राहायला पण जागा नसते, पंढरपूरला.
हो ना.
त्या वारीच्या ह्याच्यात.
हो मी आता मे मध्ये गेली होती ना सुट्टीला. तेव्हा गेले होते दर्शनाला, पण तेव्हा आकाड चालू होत ना.
हो, हो.
ह आकाड चालू असल्यामुळे, मग परत जास्त म्हणजे, अस आतन दर्शन नाही झाले. बाहेरच्या, बाहेर आपल्या कळसाचे दर्शन घेतले मग.
बरोबर.
हो. ह
पण ओळखीच असं तर होतं आत मधे दर्शन.
आहेत ना, आमच्या ओळखीचे मेंबरच आहेत, म्हंटल्यावर मग ते काय नाही एवढं. पण कस तवा आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला गेलो होतो पाच, सहाच्या या दरम्यान. आणि म्हणलं आता कुठं मग. जाऊदे म्हटलं, नको म्हटलं वीआयपी दर्शन घ्यायला, म्हटलं एवढं लोक आपलं. थांबले असत्यात म्हटलं लाईनिंगला आणि आपण जायचं मधल म्हटलं. म्हंटलं मग. नाही तर प्रत्येक वेळेस आपलं ते व्हीआयपी दर्शन असतं ना, इकडल्या मागच्या साईडने जातात आत मध्ये.
हो माहिती आहे हा, हा.
हा तिकडूनच जात असते मी पण.
हम्म.
ह् हे आपल्या वर्षात ना एकदा तरी होतं, मग जाणं आपलं विठ्ठलाला.
होत हो, आमचं पण तेच होतं मग. दिवाळीला गेल्यावर नाही होत, पण मे महिन्यात गेल्यावर जाते.
हम्म, हम्म.
हम्म. दिवाळीला इथूनच मला जायला भेटत नाही, भाऊबिजला एक दिवस बळच जाते.
हा आम्ही तर भाऊबिजला, पण नाही जात.
मी जातते टाइम काढून बर राखी पौर्णिमीेला दोघं भाऊ येतात. मग बाबीरे त्या मझ तोतरी आहे ती दिवाळीला तिकडं.
मला पण घरातले खूप बोलवतात येत जा भाऊबीजला तरी पण ते मग एखाद्या जमल तर ठीक आहे नाही तर मग नाहीच.
नाही जायला तर पाहिजेच नाव आपल्याला आपले काम तर नेहमीे चे असतात. भावांना ना आई वडिलांना वाटतच ना यावं जावंई यांनी पण.
ठीकय मग आईला माहितय माझ्या वर्षभर मुलगी काही येत नाही म्हणून मग मे मध्ये वाट बघून असते. ते कधी येती कधी येती.
ते तर आहे तेवढ विचारूच नका. आणि मुलांना पण थोडस बदल म्हणून बरं वाटतं ना इकडं गावी गेल्यावर.
हो या इकडे फिरायला कधी जेनम करेश्वर फिरायला.
हो येऊ ना.
छ आपले महादेवाचे दोन ज्योतिर्लिंग आहेत ना इकडेच आहेत. हम्मम बारा ज्योतिर्लिंगपैकी दोन ज्योतिर्लिंग हीतच आहेत जवळ ह उज्जैन अर्धा तास आहे आणि ओंकारेश्ववरला दोन तास लागतात तिथून.
हा हा.
हम्म बाकी तस बा इथं खूप बघण्यासारखं आहे. राजवाड आहे असं, आपलं ज्वेलरी वगैरे तिथं सगळं भेटतं बँगल्स हे सगळं
स्वस्त पण आहे का तिकड?
काय म्हणालात?
स्वस्त पण भेटत का?
हो स्वस्त असत ते मार्केट.
हम्म
सगळं म्हणजे, असं आपला चोर बाजार कसा असतो
हा हा हा.
हा तशामध्ये, स्वस्त असतं सगळं ते.
हम्म. तेच की काल काल पासून यायच, हा कालपण एक जण बोलत होती ना, इंदोर वरूनच होती
हा
ते सांगत होत्या, इकडं खूप स्वस्त भेटत ज्वेलरी वगैे ज्वेलरी वगैरे सगळं.
हा हा
हम्म
अच्छा त्यांनीच दिला म नंबर?, हा हो त्यांनीच सांगितलं मला म्हणून मी कॉल केला.
अच्छा हा हा
हम्म
कारण मी आता मध्ये लावले होते कॉल दोन-तीन पण, अस उचललेच नव्हते म्हणून म्हटलं आता
नाही आधी म मॅसेज करायचा ना, नाही म आहे
हा तेच करावं लागतं कॉल करायचा नाही, तर मॅसेज. हॅलो हॅलो